हम्म काय करताय चहा वगैरे झाला.
माय अजून आम्ही उशिरा पितो चहा उन्हाळ्या पाासून सवय लागली.
हम्म उशिरा प्या आता झाला की पावसाळा सुर लवकर प्यायज
प्यायच आता.
ह हा.
काय बगते बोल की.
हम्म काही नाही मग. अ रेसिपी वगैरे करायला बनवायला तेना आवडत का नाही तुम्हाला.
आवडत की आवडत. करते बनवते कधी कधी. तसं काय नाही दोन्ही खाते मी.
ह् ह् मग मला कसं जास्त. पनीरचे पदार्थ आवडतात जास्त. हम्म मग तुमच्या मग हा. हा म्हणजे कसं आमच्यात अ एक सात आठ म्हहिश आहेत ना मग पनीर आम्ही घरातच बनवतो.
अच्छा.
म्हणजे दूध जास्त आहे ना आमच्या घरात त्यामुळे पनीर. पनीर आमचं घरचंच असतं त्यामुळे आम्ही सारखं पनीरच काही ना काय काही ना काय करत असतो. मग तुम्हाला मी एक सांगते म्हणजे कस आम्ही कस पनीर बनवतो आणि. त्यापासन कस म्हणजे पदार्थ बनवतो मी तुम्हाला सांगते हा हा
मला पण ते हवाच होतं म्हणजे आता घरी बनवताय म्हटल्यानंतर कसं कोण होता मला पहिला प्रश्न पडला ना म्हटलं मग ठीक आहे. मग त्याची पण माहिती आणि काय काय आणि त्याच्यापासून बन
हमं हम् हम् पनीर असं बनवायचं काय असं अवघड नाही असं थोडा खूप असं सोपी पद्धत आहे पनीर बनवायचं म्हणजे आता पण पनीर बनवायचं ते आम्ही जर काहीतरी कार्यक्रम छोटा मोठा घरात असेल किंवा कोणाचा तरी बड्डे वगैरे बड्डे असला की आपण पनीरची भाजी वगैरे बनवतोच की
हो भरपूर प्रकार आहेत तसं पनीर मध्ये पनीरची भाजी किंवा भुर्जी किंवा मिक्स व्हेज पनीर हो
पुलाव आला पनीर चा हा मग तेच तुम्हांला मी सांगते की हम मग पनीर अं पनीर तर आम्ही पनीर कसं करतो की अ संध्याकाळच्या टायमिंगला पनीर म पनीर म्हणजे एक दूध घ्यायच एक दोन एक दोन दोन लिटर आणि ते दूध अ गरम व्हायला ठेवायचं म्हणजे उकळायचं नाही दूध फक्त गरम करत ठेवायचं मग ज्या वेळेला थोडी थोडी उकळी फुट म्हणजे कडेन आपली बुडबुडी यायला तयार होतात दुधावरती हा म्हणजे पनी अ ह्या दुधाला साई येऊ द्यायची नाही एवढं फक्त गरम करायचं
म्हणजे दूध तापवताना त्याला साई येऊ द्यायची नाही मग त्याला सारखं ढवळत राहायचं का
ढवळत राहायचं नाही फक्त गरम म्हणजे पाच दहा मिनटं ठेवायच फक्त गॅसवर हा फक्त अ साई येतं म्हणजे येतच नाही सोडा अ गरम म्हणजे दूध गरम होत आलं कणी मग फक्त कडेन बुडबुडे आलेले आपल्याला दिसतात भांड्याच्या कडेने हम हा मग त्या वेळेला लिंबाचा रस घालायचा त्यामध्ये म्हणजे एक लिंबू पिळून टाकायचं त्यात दुधामध्ये मग ते दूध फाटतं जर तुम्हाला जर जास् म्हणजे लगेच जर लिंबू जर लिंबू पिळून टाकलं तर एक दहा पंधरा मिनिटं लागत फुटायला एका हा दोन लिटर दुधामध्ये आपण दोन लिंबू टाकायचे पिळून मग ते दूध फाटत आणि जर तुम्हाला झटपट म्हणजे म्हणजे लगेच फाटवायच म्हणजे लगेच फाटू दे असं वाटत असल तर विनेगर खर विनेगर आपल्या शरीरासाठी चांगलं नाही ना म्हणून विनेगर नाही टाकायचं दू ह दोन दोन लिंबू पिळून टाकायचे मग ते पनीर फाटतं पनीर फाटलं कि मग काय करायचं ते थंड पाण्याने धुवून घ्यायचं पनीर म्हणजे गु गुठळ्या होतात ते पनीर पूर्ण फाटलं की दुधाच्या पूर्ण गुठळ्या होतात त्यामुळे त्या अ ओतून घ्यायच्या आणि त्या फक्त ते गाळून घ्यायचं ते पाणी फेकून द्यायचं आणि ते जे अ घठ्ठ घठ्ठ घठ्ठ घठ्ठ दूध असतं त्याला धूवून घ्यायच स्वच्छ गरम पाण्याने एक दोन वेळा धून घ्यायचं स्वच्छ मग दोन वेळा धुतलात किती ताक आपोआप अ सुती कापड्यामध्येच परत बांधून घ्यायच, घट्ट बांधून घ्यायचं आणि त्याच्यावर काहीतरी ओझ ठेवायच जेणेकरून त्यातलं सगळं पा पाणी निघून जाईल. हा म ते रात्रभर तसच ठेवायचं एक आठ ते नऊ तास तसंच ठेवायचं ते मग, त्यातल पूर्ण पाणी निघून जात आणि आपलं शुद्ध देसी गावाकडचं असं पनीर तयार होत ते. तुमच्या इकडे पण असंच करतात का? का तुम्ही घरात
नाही आम्ही घरात नाही बनवत ना आम्ही विकतच आणतो.
हा मग तसं केलात कि उत्तम असं मिळतात, एकदम असं म्हणजे ते अ असं हेज कसं फ्रेश मिळत आणि कसं
हे पॅकेटच कधीच असतय? काय असतय? आपल्याला काय माहित ना
ते हो आणि ते कसं असतं की, रबर सारखं जरा ताणते कारण विनेगर जास्त वापरलेलं असते जे पाकेट मध्ये असतंय कनय त्यात हा विनेगर जास्त वापरलेलं अस त त्यामुळे ते जरा असं ताणल्यागत रबरगत लागतय मग हे कस करुन असं एकदम असं मऊ पनीर लागतंय, आपलं घरात बनवलेलं मग ते घट्ट हे हे करुन ठेवलासा कि हे होतंय पाणी सगळं अं निघून जातय त्यातलं. हम्म मग पाणी सगळं नि हा निघून गेलं की, आपलं पनीर तयार होत तय पनीरच जर तुम्ही पनीर
सांगते मी. तुम्हाला कसं करायचा पनीरचा? हम्म. हा मग पनीर आप ल आता तयार झालेलं पनीर आहे, ते एका भांड्यात घ्यायचं. आणि त्याच्यावर आलं लसूण पेस्ट टाकायच आलं लसूण पेस्ट टाकायचं त्याच्यावर आणि थोडस मीठ आणि हळद टाकायचं आणि ते भाजून म ठेवायचा आणि अ आपला जो तांदूळ घ्यायचाय पुलाव साठी तो तांदूळ एक अर्धा तास भिजत ठेवायचा आणि काय करायचं एका अ एक का वाटीत किंवा एका बाउलमध्ये दही घ्यायचं आणि त्या दह्यामध्ये अ पनीर मसाला चटणी मीठ हळद टाकाय च आणि एक अर्धा लिंबू पिळून घ्यायच आणि ते फेटून घ्यायचं दही आणि ते दही कणे ते फ अ पनीरमध्ये ओतून घ्यायचं, जे आलं लसून पेस्ट लावून आपण जे बाजूला ठेवलेलं ना त्याला ते अ हा त्यात ते दहीत अ हे करायचं ओतायचं आणि मॅरिनेट करत एक दहा मिनिटं ठेवायचं. आणि अ मग कुकरमध्ये करणार असाल तर कुकरमध्ये किंवा भांड्यात आपण एक दोन दोन कांदे मोठे असतात, ते चिरून अ म्हणजे फ्राय करायचे आणि त्यातला थोडा कांदा फ्राय, म्हणजे पुलावला वरतून सजावटीसाठी काढून घ्यायचा आणि कांदा म्हणजे तसाच फ्राय करायचा आणि त्यात म परत खडे मसाले घालायचे सगळे, आपल्याला काय हवे ते. तमालपत्र, लवंग, दालचीन वगैरे सगळे खडे मसाले घालायचे आणि आल लसूण पेस्ट घालायची. आणि ते कांदा अस गोल्डन ब्राऊन होऊपर्यंत परतून घ्यायच. उभ चिरलेला टोमॅटो घालायचा. मग टोमॅटो कसं टोमॅटोमध्ये मीठ थोडंसं घालायचं म्हणजे लगेच. नरम होतंय टोमॅटो मग टोमॅटो मध्ये थोडंसं मीठ घालून हा ते परतत राहायच मग परतल की तेल सुटेपर्यंत टोमॅटोला पर परतून घ्यायचं आणि ते आपण जे पनीरच. पनीर मॅरिनेट करायला ठेवलेलं. ते पनीर त्यात म्हणजे घालायचं. मग पनीर त्यात घातल्यानंतर झाकण ठेवून एक वाफ काढायची. पाणी घालायचं नाही त्याच्यात एक वाफ घालायची. काढून घ्यायची आणि ते परतत राहायचं मग पनीरचा जरा कच्चापणा जातोय. मग पनीरच जर असा कच्चापणा गेला की जे आपण भिजत ठेवलेलं तांदूळ होतं दहा पंधरा मिनटं आधी ते पा तांदूळ त्यात होता घालायचा. पणेरमध्येध्ये आणि ते पूर्ण अस पूर्ण अस जास्त हलवायचं नाही फक्त वरतून वरतून हलवायचं. म्हणजे कसं पनीर तुटण्याची पण शक्यता असत त्यामुळे थोडं थोडं हलवून घ्यायच. हा आणि जेवढं आपण तांदूळ घेतले त्याच्या दीडपट पाणी घ्यायचं गरम पाणी आणि ते गरम पाणी त्यात घालायचं. आणि दोन शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरला आणि जर भांड्याचे जवत असाल तर वीस मिनिटं. एक दहा मिनिटं मोठ्या फ्ले मिीडियम फ्लेमला आणि दहा मिनिटं. एकदम स्लो फ्लेमला ते म्हणजे पनीर शिजवून भात शिजवून घ्यायच. आणि एक दोन कोकरचा दोन शिट्टा झाल्या की म्हणजे आपलं पनीर पुलाव तयार होतय. मग त्यास कोशिंबीर सोबत किंवा आपल्या शेवग्याच्या आमटी सोबत नसाल तर तसा तसाच पण खाल्ला तर खूप भारी लागतोय. पण हा तुम्ही तस करून बघ. हो जर ऍडिक्शन त्यात करायचं असल तर तुम हा बोला.
नाही तू सांगितलंस त्याच्यावरूनच म्हणजे छान होणार असं वाटते. म्हणजे छानच लागत असेल.
हो होय.
आता माझे एक्साइटमेंट वाढले मी कधी करून तेन कधी म्हणजे खात. दि असस
हा हा करा नक्की हो मग त्या जर ऍडिक्शन जर करायचं. तर तुम्ही भाताचे मसाल्याचे पाकेटस मिळतात. त्यातले मसाला आपण खडा मसाला घालतो त्यामुळे काय भ हात मसाला घालायची गरज नाही जर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही त भात मसाला घालू शकता. वक्तां
हो हो म्हणजे खडा मसाल्याच्या खडा मसाल्याच्या आहेऐवजी अ म्हणजे मसाले वगैरे मिळतात.
हा ते घलच. महालक्ष्मीचा मिळतोय किंवा सुहानासा मिळतोय.
हा किंवा रामबंधू नवेटचा हा मग ते घातलं तरी चालते म्हणजे मग ते घातलं तर ते खडे मस्त चले नाही घातले तरी चालतय ना
हा तर महालक्ष्मीचा जर घाठला तर तुम्ही नाही घाल शकताय कारण महालक्ष्मीच्या मसाला पाकिटमध्ये थोडे खडे मसाले असतात
चालेल चालेल मी करून बघते आणि तुला सांगते चालेल ठेव का
हा हा नक्की सांगा